हॅलो, हां बोल की.
हा काय चाललंय ग?
काय नाही ब निवांत हाय आता बसलोय.
मग काय सांध्याकाळच्या सोयपाक बिपाक काय नाही वाटत?
सोयपाक करायचं की आता. आता जरा इस्त्रीचं काम होतं. इस्त्री केली, आता पोरांचे कप डे, आमची कपडे सगळ्यांची अस सारख सारख बसण्यापेक्षा काय एकदाच जरा जास्त पाडायची आणि बसायच इस्त्री करायच. करून घ्यायचं. कसं होतंय रोज रोज तेच काम पण म नको वाटतय, लोड होतय कामाचा. पेक्षा कस हाय आठवड्यातन एक दोन वेळा होय एक दोन दिवस वेळ काढून मग इस्त्री करत राहायचं आपल. सगळ संपवायचं. पोरां च पण कस होतय, अभ्यासामुळे त्यांना वेळ मिळत नाही ना कराला. म आपण काम कराचं ते आस हाय तेवढ्यासाठी होय त्यांचं काम आम्हाला कराय लागतय. होय सगळ्याच कि म, सगळ्यात आमची कपडे, मिस्टरांची कप डे, शाळेची रंगीत कपडे
करुनच ठेवत्यास व्हय ते आणि घाण आल्याबरोबर एकदा घातल्यावर तेनी परत घडी घालत्यास काय ते धुवायलाच टाकत्यास?
नाही नाही, एक दोन दोन तीन वेळा धुवायला टाक घातल्यावरच मग धुवायला टाक त्यात असं नाही की, एकदाच वापर करायचा हाय. होय तवर म आडकुणच ठेवायच तसच, मग कसं होतय ते अ? ओ एकदाच वापरून एकदाच अ धुत तर मग जुनीच होणार की कपडे आसं हाय, मग त्यापेक्षा कसं?
त्या आणि म्हणून म्हणल.
इस्त्री नाही मोडत तस काय. एकदा अडकूनच ठेवायचीत कपडे, मग काय एवढा प्रॉब्लेम येत नाहीने. तस काय कराला आणि लईच नवीन असत्यात ती मग अ व्यवस्थित ठेवायची पॅकिंग करून म्हणजे बॉक्स पॅकिंगच करून ठेवायच आपल. अस असतय नाई ते, आता स्वयं पाक करायचं आता, स्वयंपाकाच्या तयारीला लागायच. संध्याकाळी आता करायच की आता. आता आज करणारे मी अख्खा मसूर करणारे. अ अका अख्खा मसूर चपाती. मग आम आमटी भात आपलं.
ते.
होय आज अख्खा मसूर पोरांना खाऊ वाटायला लागलंय. म्हटलं आता अख्खा मसूरच करा म्हन. आज फरमाईश अख्खा मसूर.
आख्खा मसूर बरोबर चपाती नाही का? बा आमटी बिमटी करते स काय?
नाय लागत. त्याला लागत नाही. आ आख्खा मसूर केला की भातावर पण मग चालतय. आमटी कशा लागतय? जिरा राईस असू दे, नाहीतर मग पांढरा असू दे. दोन्ही पण चालते त्याला. काय दोन्ही पण चालतय. आणि भात काय लय लागत
तुमचीच नाय. रेसिपी सांग की मला तुझ्या
अरे आख्खा मसूर व्हय? आख्खा मसूरला माझ काय अ म्हणजे मी साध्या पद्धतींच करतोय आख्खा मसुर. म्हणजे काय एवढ बाहेर च्यासारख अस अ आता ते एकझनटेक रेसिप्या अस आपल घरगुती आपल, करायच आपल. ना लागते मग आवडते, मग आता काय करायच अख्खा मसूर होय, आता अख्खा मसूरला मी कस आपल आता संध्याकाळी करायचाय. आता माहितच असेनी एक एकदा. मग का नाही म्हणजे जर भिजत घालायच. जर आपल्याला माहि त असल बाबा संध्याकाळी कराय चय किंवा सकाळ करायचं. तर म्हणजे त्याच्या आधी एक चार तास तरी ते भिजत घालायच. आपल मसुरा मग जरा आता आता आज कस झालय. आता आज काय अचानकच ठरलय. मग त्यामुळ काय मसुरा चालतोय आपल्याला. न न भिसता हे जर केल तरी चालते. मग आपल कुकरला जरा
पाड. म्हणजे जरा चांगल शिजतेय. नाहीे एक तीन चार शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरला मसुरच्या. मग त्यातच कस मी म ह्याच्यात मसुरातच कनी, म्हणजे शिजवतानाच कनी, जरा खड मसाला पण घालून घ्यायच त्यातच. ते शिजवून घ्यायच. म्हणजे आपल जिर‌ म्हण किवा हे लवग ते त्यातच अस घालून, हा त्यातच घालून शिजवायच. म्हणजे भिजवलेल असल तरी आपण शिजवायलाच लागते नाही मसुरा. काय पण करून. कुकरला. होय कुकरला हे शिजवायलाच लाग त्याशिवाय ते म रट रडणार कस अस मसूर ना पूर्ण. आपल्याला रबरबीत मसूर करायला लाग तने. त्यात रटरट अस ते घालायच. हा स्मश करायसाठी मग, खर एक तीन चार शिट्ट्या द्यायच्या. म्हणजे चांगला मसूर शिज तोय चांगला एकदम. म्हणजे पिठूळ होत असा मसूर. व्यवसा. मसुराला काय लय वेळ लागत नाही शिजाला. हा मसुराला काय शिजायला पण वेळ लागत नाही. मग मसूर ते झालं की, मग इकडं आपल्याला आता ते अख्खा मसूरची फोडणीची तयारी करायला लागते की, मग आता कसं आता आम्ही करताना कसं एक दोन वाटीचं मसुराचं करतोय आपलं, कारण आता आम हे पण नसते त्यामुळे जास्त करायला लागते नाय, मग ते दोन वाट त्यानं आपलं केलं की तसं त्याला मग एक तीन कांदा एकदम म्हणजे बारीक चॉपरन तर चिरायचं, नाहीतर सरळ मिक्स सरला पेस्ट करायची त्याची सरळ कांद्याची. आणि एक मिडियम साईज एक टोमॅटो आणि एक अर्धा टोमॅटो घ्यायचा. त्याची पण प्युरी बनवून घ्यायची, कच्चाच टमॅटोची प्युरी बनवून घ्यायची. जरा अल्ल लसून आणि अल्ल लसूण म्हणजे... पेस्ट करून घ्यायची एक इंच बर आलंच लसूण जरा एक चार पाच, पाकळ्या घालून असं पेस्ट करून घ्यायचं सगळं ते झा झालं तयारी किंमग कडईत आता तेल किंवा तूप म्हण नाहीत तर बट्टर काय पण चालत आपल्या आवडीनुसार आपलं प ते त्याच्यात हे करायच, त्याच्यात आपल्याला फोडणे द्यायचे त्यामुळे आवड आवडीनुसार घालायच ते, ते घातल त्या आप पहिला कांद्याची पेस्ट घालायची, कांद्याची पेस्ट जरा अस परतली की त्यात जरा मीठ घालायचं मिठाना कस जरा लवकर कांदा भासतोय असा. लगेच भासतोय म्हणजे मीठ घालायचं ते. मग ते घातलं की त्यात टोमॅटोची पिवरी घालायची, टमॅटोची पिवरी जरा हलवली की मग आलं लसूण पेस्ट जराशी कसुरी मेथी, धन जिऱ्याची पूड जरा घालायची. ते सगळं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची जरा अशी. म्हणजे वर घाल, कोण खात नाही नाही कोथिंबीर. आमच्यात तर कोण खात नाही वरण घातले की मग त्यातच मी पण खायच होते आपलं, म्हणजे त्यात मिक्स करून घातले की कस म्हणजे होऊन जाते न कोथिंबीरच वेगळं चव लाग हा चव तर लागते ना मग तसं करायचं आणि हलवायचं पूर्ण चांगलं जरा त्याला शिजवायचं चांगलं आणि आ, आका मसूर ज-जरी बाहेरन जरी मसाला आणायचा जरी आपल्या घरात जर म्हणजे नको असे तरी घरातला जरी मसाला आपला गर मसाला वापरला तरी चालतोय आका मसूर तरच आ्यातोय तेवढं ते जरा पाकिट घातलं की जरा चव पण येते नाही. त्याच मग ते जरा पाकिट मसाला घालायचा त्या मसाल्यात मग आपलं कस त्या म- मसाल्यात ते ग्रेवी सगळ ते कांदा पेस्ट पण तेनी टाकलेला. तर ते सगळ आपलं हे करायचे म्हणजे पूर्ण त्यात हलवायचं आणि जरा लाल तिकट घालायचं कारण मसाला तिकट पण काय लय नसतोय आणि आका मसूर कस जर स असं चरचरीत असला तर जरा
चरचरीत पाहिज वजेण त्या व म्हणजे सगळे चरचरीत, हम्म.
आणि असं तेल जरा पाहिजे वाटते कारण असं मग नुस नुसत असं फडफडीत केला कि आक्का मसूर काय एवढं चांगला वाटत नाही जर अस तेलकट अस क कस जरा बरं वाटत नाही मग त्याला हा मग त्याला ते मसुरात ते आपण घालायच्या आधी ते लाल तिखट ते मसाला घालायचा आणि आपण शिजवलेला मसूर असते की नाय? त्यो काय करायचा रवीनं घुटळायचा चांगला जरा म्हणजे कस ते अस एक जीव पणा येतोय त्याला नाहीतर म ते अख्खा मसूर राहिल्यासारखं ते म चांगलं वाटत नाही आक्कं आक्कं म्हणजे आकांड राहिलं कस तर लागतंय हा मग ते भाजीच वाटणार मग त्यापेक्षा जरा असं घुटळायचा त्यो चांगला आणि म त्यात वतायचा आणि तो पूर्ण परतून घ्यायचा. आणि लय जरा बाबा आपल्याला घट्ट वाटतय, बाबा जरा आता म्हणजे खायसारखं याला तर पाहिजे भाजीसारखा पेक्षा असं पातळ रस त्या भाजी सारखं वाटतं म्हणजे पाहिजे असला तर कनाय जरास गरम किंवा गार पाणी दोनी पण चालते आपल्या ना आपल्याला जस पातळ पाहिजे तस ते करून घ्यायचय. पूर्ण आणि त्याला काय करायचं अ जरा रट रटून द्यायचं तसेच एक पाच पाच सात मिनिट आपलं शिजवून घ्यायच तो चांगलं आपलं मसुरा आणि मग काय करायचं आणि जरा त्याला म्हणजे आपल्याला चवळीदार पहिजे असलं तर काय करायचं? आपल्या कोळश्याची धुरी द्यायची, त्याला कोळसा एक घ्यायचा ते जरा गरम करायचा आणि एक वाटी हा वाटीत ते कोळसा घालून कीनई त्याच्यावर जरा तूप नाही तर तेल नाही तर काय पण आपलं बटर जरी घातलं तरी चालतंय ते ती वाटेवर वोतलं की ते जो धोर तयार होतय की नायी तो त्या अ म्हणजे मसुराला सगळ्या लागतोय पॅक करून ठेवायचं आणि म्हणजे हा एक स्मोग द्यायचा म्हणजे तेच त्या स्मोग मुळ कनाई त्या मश मसुराला किनाइ वेगळ असं चवत येत्या भारी लागतय ते म्हणजे मसुरा चुलीवर केल्यासारखं पण एकदम टेस्टी होतय म्हणजे कसंय असं आपण चुलीवर कसं खातोय की नायी? तसं ते पूर्ण असं वाटतय म्हणजे असं पूर्ण आणि त्याच्यावर काय मग आपल्याला मसुरा बरोबर आपण ते भाकरी बरोबर पण खाल्लं तरी चालतय किंवा आपल्याला हे कराय चपाती करायला येत्या चपाती म्हटल नाय म्हटल तर आपल्याला नान चालतंय, फुलकं चालतंय रोटी, चाल त्या म्हणजे आपल्याला काय आवडते ते त्याच्याबरोबर म्हणजे खाल्लं तर
प जरा दुसरं बनवलं की आपलं जेवण जरा जास्त पोरं आवडीनं खात्यात
हा आणि कसाय रेग्युलर भाजीच आपल्याला कंटाळा येतो त्याच्यापेक्षा असं काय तर केलं तर आणि कसं होतयं व्हय आख्खा मसूरच कसंय म्हणजे त्याच्याबरोबर म्हणजे आमटी वगैरे भात एक तर दुसरं जरी काय जरी नसलं तरी चालतय आणि त्याच्यावर नुसत आपलं भाजल्याला पापड जरी असला खायला तोंडी लावाला आपल्याला तरी पण ते बास होतय म्हणजे असं काय आपल्याला ही भाजी पाहिजे ती पाहिजे असं असं काय वाटत नाय ने म्हणजे नुसतं तेवढं जर हा ते म्हण आणि आम् आमच्यात कसं नाही म्हटलं तर आठ दहा दिवसात नाही एकदा अख्खा मसूर चा प्रकार असतो आम्हाला आवडतय सगळ्यांनाच आवडतय अख्खा मसूर त्यामुळ म नाही आपला रेग्युलरचा वापरायचा बेळगावी लयच बारीक असतूय तो मसूर मग ते कसं भाजीला चालतोय मसूर ते बेळगावी मसूर, हे कस आपला रेग्युलर- चा मसूर असतोय की नाही, त्योच वापरायच नाय झटपट- आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे झटपट होतय ते. त्याला म्हणजे, जास्त अस काय तयारी पण-
भारी मेनू केल्यासारखा आणि वाटतय.
आणि- आख्खा मसूर केलेय, ते एक मनाच लय भारी वाटतय, त्यामुळे ते सगळी खात्यात पण. आख्खा मसूर केलाय, आख्खा मसूर केलय, म्हटल्यावर आवडीन जेव आणि जास्त- जेवण पण जातय, त्यामुळ असं आहे. त्यामुळे ते भारीच वाटते, आता तेच करायला त्याचीच तयारी करायला लागलोय बघ. म्हणून म्हणलं, मी पण करणार आहे, करून बघ तू पण मग चांगलं हो- तय का बघ. चालते, चालते, घे ठीक आहे, ठेवू काय? हा, हा, हा, हा.